हॅलो हा येतंय ऐकायला? नमस्ते.
हा आवाज येतोय माझा?
हो येतोय येतोय बोला ना बोला.
झाला का चहा पाणी तुमचा?
हो. नाही आमचं जेवण आज जरा रविवार आहे ना, उशिरा झालं.
हा हा.
त्याच्यामुळे चहापाणी पण उशिरा. पाऊस आहे
नाही ना हो पाऊस अजिबात नाही इकडे. आता जून महिना संपत आला तरी पाऊस नाही अजून. तुमच्याकडे आला का?
नाही. एकदम किंचित किंचित बारीक बारीक.
हो का.
होय होय.
चालेल ते आपणए ना शिवाजी महाराजांबद्दल बोलूया आज.
हो हो बोला ना बोला ना.
हम्म. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले हे थोर युगपुुरुष होते. त्यांनी शून्यात तून केलेली स्वराज्याची निर्मिती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे नै का?
हो बरोबरे. आमी अ हा बोला ना बोला. आम्ही जातो म्हणजे रायगडला नेहमी असं सगळं मग बघून येतो तेव्हा छान वाटतं रायगडला गेल्यावर. रगड जिल्ह्याचा आजरा असं ना बोला ना तुम्ही बोला आता. जवळे आमच्याकडे सुंदरा हो हो जवळ आहे.
हो का. तुम्ही बऱ्याच वेळा गेलेल्या असताल तिथे.
हो बऱ्याच वेळा गेलोय आम्ही. लहानपणी ट्रीप पण आणि नंतर सुद्धा कोणी पाहुणी आली की आम्ही रायगडला जातो असं
ह ह बरच उंच आहे का म्हणजे?
हो रोपवे पण आहे ताई.
हो का?
पायऱ्या तर खूपचएत, पण रोपवे आहे आम्ही रोपवेनी जातो आता.
हम्म हम्म.
हो हो बोला ना तुम्ही, अ पायऱ्यानी तरी आता आम्ही लहानपणी गेलेले होतो नंतर आम्ही आता अं सगळी ग्रुपने जातो. तेव्हा आम्ही रे रोपवेनीच जातो रोपवेनी येतो त्याच्यामुळे पाच चार चार पाच तास तरी लागत असतील आता. हो आम्ही लहानपणी कसं पटपट चढ चढतात ना मुलं अस लहान पण कसं आम्ही पटपट जाऊन पटपट यायचो. आता आता जरा वेळ लागतो असं.
हम्म.
हा तिकडे अजून आहे पण सगळं म्हणजे प राण्यांचे म्हणजे खोल्या किंवा ते हत्ती तलाव किंवा असं म्हणजे सगळं अजून आहे म्हणजे त्यांनी ठेवलंय ते जतन करून असं सगळं बघायला. अ समाज वगैरे हो हो छान छान आहे म्हणजे रायगड. बोला ना तुम्ही. बोला आता.
हा त्यांचा जल्मए ना एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे. तीस रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी या. किल्ल्यावर झालेला आहे. ह ते अ शहाजीराजे भोसले व जिजाऊंचे पुत्र होते शिव-ज शुवृ. लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते.
हो.
त्यांना माताजी जिजाऊकडून उत्तम संस्कार आणि शिक. पण शिकवण मिळाली. तर अ.. वडील शहाजीराजांकडून अ त्यांना अ शौ्र्या.. वारसा मिळाला. आणि त्यांचे गुरु. दादाजी कोंडदेव यांनी त्यांना युद्ध- कौशल्य व नीतीशास्त्र शिकवले.
बरोबर आहे.
ह्म्म्म आणि... माताजी जिजाऊ यांनी यांना बालवयातचं - रामायण अ म्हणजे अ माताजी जिजाऊ मी त्यांना बालवयातच रामायण महा- भारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या अ त्यामुळे.... बालपणी शिवरायं. त्यांचा अंगामध्ये पराक्रम प्रजादक्षता हे गुण लहानपणीच त्यांच्या अंगात- आले होते.
हो.
म्हणजे जिजाऊ जिजाऊंनी खूप त्यांच्यावर चांगले संस्कार केले होते. का हे लहानपणीचं.
हो संस्कार पण महत्त्वाचे असतात ना.
हो. शिवाजी महाराजांनी ना मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली होती. अगोदर खूप अ असं म्हणजे गुलाम गुलामगिरी जास्त होती ना त्यावेळेस. मग शिवाजी महाराजांनी मावळ्यांसोबत- शपथ घेतली होती त्या मंदिरात जावून रायरेश्वराच्या.
बरोबर.
आणि त्यावेळी सर्वत्र गुलामी होती आदिलशाही मुघल. पोर्तुगीज, सिद्धी. अशा सत्ता महाराष्ट्रात हुकुम गाजत होत्या त्यावेळेस.
होय बरोबर आहे.
आणि शिवरायांनी शिवरायांनी अ चाणक्ष बुद्धीने आणि- मावळ्यांच्या साथीने अनेक किल्ले जिंकले. आणि शत्रूंना पराभूत केले.
हो.
त्यांचं काय आपण अ - म्हणजे सांगू तेवढं कमीच आहे श- शिवाजी महाराजांबद्दल.
हो.
हो ना.
आणि माताजिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात- उतरवलेलं.
होय.
जिजा मातानी म्हणजे ते स्वप्न पाहिलं होत की बा आपलं हिंद - स्वराज्य पाहिजेल असं तर मग शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं
हो
त्यांनी गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना केली. आणि रयतेला अंधारातून प्रकाशात आणले त्यांनी.
हो बरोबर आहे.
हो ते अजून रायगडावर काय- काय बघण्यासारखं आहे तुम्ही म्हटल्या
हा म्हणजे आहे आता तसं पहिलं आहे ते आहे बाजारपेठ आहे म्हणजे बा बाजारपेट तेव्हा होती ना ती ती बाजारपेठ पण बघण्यासारखी आहे तिथे अ आणि आता खूप त्यांनी आता ते सगळं ज जतन करण्यासाठी व्यवस्थित सगळं म्हणजे ते करून ठेवलं आहे आता कारण भरपूर पूर जण जातात ना आता रायगडावर
हम्म
म्हणजे पहिलं कसं वेगंच होतं बरं हिरकणी बुरुज वगैरे तुम्हाला ते माहितीच असेल ना
हो हिरकणीची पण ती एक कथा आहे ना.
क हो काय माहि आहे ना मला तर आम्ही तिथ कलीच रमा आम्हाला माहिती ना कथा
अ सांगता का मला थोडं
नाही नाही असं काय नाही तुम्हाला पण माहिती आहे ना असं काय हाह हा हाह
नाही मला एवढं माहिती नाही हिरकणी ची कथा मी फक्त ऐकलंय, पण एवढी डिटेल मध्ये माहिती नाही मला.
ते ती दूध दूध द्यायला आली. आली होती ती वरती आणि मग ते दरवाजे बंद झाले ना.
हो
हा आणि मग ती ते पूर्ण बुरु ज आहे तो उघडून म्हणजे उतरून गेली खाली बा त्या तिच्या हा लहान बाळ आहे. हो हो लहान बाळ होत. तर त्याच्यासाठी ती उतरून गेली म्हणजे
तो म्हणजे तिथे आहे पॉइंट आहे तो बघायला आहे तिथे
हा हा अजून पण आहे का तिथे
हा म्हणजे पॉइंट आहे ना तो बघायला मिळतो.
अच्छा
हो
सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी. शिवाजी राजांच राज्याशी राज्याभिषेक करण्यात आलेला होता ना इथं.
हो हो
आणि रयतेला न्यायप्रिय राजा मिळाला जनता खूप. म्हणजे जनता खूप खुश होती की बा आपल्याला शिवाजी महाराज असणार राजा मिळाला असं!
होय
त्यांच्या स्वराज्यात कोणाला कोणालाही भेदभाव करत नव्हते ते असं आणि स्त्रियांचा अ खूप आदर होता त्यांना सन्मान करायचे शेतकऱ्यांचा मान होता शेतकऱ्यांना खूप मान द्यायचे ते
हा
हम्म ते शेतसारा वसूल करायला यायचे ते लोक ते त्यांचं बरंच म्हणजे शेतकऱ्यांविषयी बरच त्यांना आदर होत असं
हा ना आणि त्या बुरुज म्हणजे तिथे खूप उंच आहे हा तो बुरुज म्हणजे ती कशी ती उतरली ना म्हणजे आ मायेनी लेकराच्या मायेनी ती कशी उतरली ना तिचं तिलाच माहिती म्हणजे ते
म्हणजे एवढ्या उंचावरून उतरणं खूपच अवघड ना आणि त्यावेेळेस काही पायऱ्या वगरे काहीच नस
नाही नाही नाही नाही नाही बुरुजच आहे ना तो दगडा दगडांवरन ती अशी उतरली ना खाली कारण बंद झाले ना दरवाजे ती येणार कशी खाली मुलं बाळासाठी एक
ह
आणि मग ते उतरून म्हणून तर त्या बुरुजाला म्हणजे तिथे उंच आहे ना ते भाग तो बुरुजाला म्हणून हिर कणी असं नाव दिलेलं आहे ना
हा हा हा म्हणजे ती आपल्या बाळासाठी अ खाली उतरून आली म्हणून तिच ना हिरकणी ठेवलं ह
बाळासाठी काय काय करू शकते
हो आई काही करू शकते आपल्या बाळासाठी आई काही करू शकते आप आपले प्राणसुद्धा देऊ शकते असं अ आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये आहे ना
हा खाली येईल ते पाणी आणि बर जाईल ते हा बोला बोला
हा बोलत आहेस
म्हणजे आपल्या बाळासाठी काय करू शकते हे जिवंत उदाहरण आहे म्हणजे ते ते हिरकणी म्हणून
हो
हो त्यामुळे शिवाजी म्हणजे तिथे ते नाव दिलं गेलं आणि स्थापन केलं गेलं ना तिचं
हो-हो आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये आपल्या राजाची प्रांजत माळवली जाईल
कोजागिरीची रात्र होती ना ती त्याच्यामुळे कसं अम न होत थोडस हे म्हणजे हे तीला तस हे दिसत होत थोड थोडं आणि तिचं म्हणजे ते खूपच मोठं धाडस आहे ताई आता आपण ठेवूया काय
हो-हो चालेल ताई धन्यवाद
हो-हो-हो